चटू चटी बोलतो ना
हा कोणता हम्म
टू
टू टू जा टू टू वन जा टू टू टू जा टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट टू फायजा टेन टू सिक्सजा टूवेल टू सेवेन जा फोर्टिन टू एटजा सिक्सटीन टू नाईन
हळू म्हणा म्हंटलं होतं मी
तुमचं नाव काय आहे?
मका नाव
माझं नाव संपदा राजेंद्र बावसकर
प्रॉपर कन्नड तालुका संभाजीनगर
हम् नंबर
बरंच तिसरे एकोण पन्नास मलाईना
का चालू बाकीचं
त म शेती कर चालते आमची
काका काय काम अ अं
हजरीचे नाव लियचे होते विद्यार्थ्यांचे
हा जेवण झालं का मग आल्यावर
हो जेवण पण झालं
अच्छा
चांगलं
मुलं किती आहे मुलं किती? म्हणजे लग्न नाही होईल का अजून? नाही का बहिणी किती तुम्हाला? ह आ करेच
मी एकटाचं हे
हम्म
बनी मला
हम् मम्मीच नाव काय? पप्पाचं?
राजेंद्र कुमार
अ तुमच्या तेवढ्या बहिणी तेवढ्या बहिणीचं नावं सांगा काय म्हणते? बहिणीचे नावं सांगा. सुस्पष्ट बोला ना बहिणीचे नाव सांगा. बहिणीचे काय बनीचे बहिणीचे नाव असं हाय काय बहिणीचे बहीनीचे माझ्या ना बहिणीचे नंबर आहे संपदा राजेश अं माझं बहिणीचं नाव आहे
अंकित ना बहिणीचं नावं ये आराध्या राजेंद्र बावकर.
हो कोण असतय ते
मी आमच्याकडे एक बुक तर पाहिलय तुम्ही फँडी जातीचे ये ठेवला म मी
आता सध्या कुड तुम्ही राहणार?
आर्धा काला ये पांढरा यर काळा पांढरा पट्टयाचा डुक्कर एक ये हो आतून चालण्यासाठी
हो काय लेकरावांनी डुक्कर त्याजीच खाऊन टाकली बघ हूं हम्म
म्हटलं तुम्ही कोणच्या शाळेत जाता? मला ते शाळेचं नाव सांगा ना.
प्रगती बाल विद्या मंदिर इंग्लीश स्कुल लोली.
बुक हा
तालुका कोणचा हाय तो खुलताबाद.
जिल्हा
छत्रपती संभाजीनगर
प्रीतम च्या राज्यात राहत्या.
हा
महाराष्ट्र का?
हा
तुमी कोणच्या देशात राहता?
महाराष्ट्र महाराष्ट्रात राहत्या का
बर तरी पाकिस्तान मध नाय राहात.
डोंगराच्या वर राहत्या का डोंगराच्या अलीकडे राहत्या.
डोंगराच्या अलीकड.
तुम्ही कोंबड्या पाळल्या आहेत का?
आ - आ
किती?
पहिले कं शंभर बी होत्या आता नई आता दोनच ये. मग त्या दोन आज कापताय का रात्री नाही ना. कामून लेग पीस खायचे नाहीत तुला, चालच नई ना आमच्या घरी सगळे वारकरी ये ना.
आमच्या कड सव्वा महिना खायला चालत नाय.
अहं बरं तुमच्या अंकल च नाव काय ये? कोणाच? तुमच्या अंकल चं माझ्या अंकलच जितेंद्र संजय कणके.
त्यांच्या मिसेस च नाव काय ये?
पूजा प्रिया प्रियंका जितेंद्र कनके.
का जितेंद्र कंणके बरं.
काकांला किती मुले आहेत? एक मुलगा यक मुलगी. त्यांची नाव सांग मुलाचं नाव सर्वज्ञ जितेंद्र कणके. मुलीचं नाव प्राज्वी जितेंद्र कणके.
तुमच्या बाळाच नाव काये?
तेजस रवींद्र कनके तुमच नाव काय ये आराध्य रवींद्र कनके. अ आ ई म्हणून दाखवा, नका
बाराखडी म्हणा ना.
येतच ते आपल्याला. ए, बी, सी, डी, ई, ईफ, जी, एच, आय, जे
फोन कुठे आहे स्पीकर पाशी धर
ए, बी सी, डी, ई नाकात विडी मारली उडी आय लव्ह यू.
म्हणजे काय वाघाचे पणजे काही बि.
आं.
तुम्हाला ए बी सी डी येती का नाही एवढं सांगा.
नाही आम्हाला थोड दोन तीन शब्द येत्या फक्तं. खायला आच्याकडे भाजीपालं नाही नाही ना‌.
दिदी असल‌ना तिथं शाळेत.
खिचडी बी मिळत नाई आमच्या शााळेत.
कोण मुलगी बोलतीये?
सई.
कुठं हाय तु?
पयलीला.
तू शिकेल की त्यांच होऊन गेललय.
तुमची बनियण दिसती इथून
नाही तू ये मम्मीला सांगतो.
तुमची मम्मी भांडण करु रायली इंथ.
बर का मॅम घ घरात एक मुलगा आहे ना मी त्याच्याकडे फोन देतो बोलाला.
हॅलो. दादू.
तुही पोरगी होती पोरगा कसं काय झालं?
ती माझी बहिन होती.
होव का नाव काय तिचं?
दादू. जितेंद्र रविंद्र. गीता गेली.
नाही कराची य. मग.
ओ हो.
ब्रेकफास्ट चाल ना काशिरामचा.
हो का. चांगलय.
ते पोरगे ते लिलंब तुमच्या घरात त्या पोराचं नाव काय? ती एकदम लंबाई
बावस्करर
आणि तुमचं
तुम्ही काय असं कसं काय
ह माय
हा का हो बरं बाबा कडे हो चाल न लवकर या.
हॅलो
हॅलो
त ब कू
ब तुम्ही काय कलत्या?
अ
म्हणजे तसं नाही तुमची फ्री फायर व आईडी किती चालू आहे.
फ्लप फ्लिपकार्ट वगैरे पाहतो फ्री फयर नाही खेळत आम्ही
मग चौथी लेवल काय बिनकाम झाली काय?
चाांत का पाबा हो का
ह पब्जी खेळतात का?
हो
म्हणून तुमचा आवाज एवढा खोल गेला
हो
ते फ्री फायरच्या बंदुकीन होती ना आणि पब्जीच्या आवाजान तुमचा आवाज घसून गेला बसून गेला बोला ना
हॅलो हॅलो
येऊ
आवाज येत नाही आवाज येत नाही
कान साफ करा ना
हॅलो रेंजमध्ये यांना अच्छा
आवाज येत नाहीये.
आणि आता
नाही
आवाज येत नाही तर मग उत्तर कसं काय देता येतय तुम्हाला ते बरं ऐकू येत तुम्हाला
हा आता शिक आला
हा कान साफ झाले असं ना आता
दहा मिनटं पचपन सेकेंंद छपन सत्तावन अठ्ठावन ग्यारा मिनिट खतम टाटा बाय बाय.